हॅलो हा बोला?
बोला बोला काय चालू हाय?
काही नाही बघा काम झाले बसलो आता
हो जेवण झाले
हम्म काय ते पाऊस आला काय तिकडे?
चालू आहे ना-
होव काय चालू आमच्या इकडे बंद झाला
ते त्या पावसाच चालूच रिमझिम रिमझिम येथे जाते येथे जाते
हा आमच्या इकडे सकाळी होता आता बंद आहे
हो का,
हा झाले पीक पेरणी?
झाले झाले
हम्म काय पेरला पराठी?
पराटीच पेरतात इकडे
हवे
तूर पिरलीशि ना आम्ही काही वावरात जात नाही बिचार
ते काही ठेवत नाही तूट,
मी वावरात जात नसतो आम्हाला काही एवढं माहत नसत ते वा वाात
पेरणारे पेरतात
पेरणारे
बर आहे ना मग-
आमच्या घरी आई जातात आमच्या
हा
अ दोघं तिघंचन आई बाबा दादा हे
तुम्ही शेतातलं करा आम्ही वरच असं आहे ना
हो हो
हम्म
आम्ही जातच नाही
हम्म चांगला आहे ना
हो तुम्ही कुठ आहे का
आं.
तुम्ही कुठं राहयता म्हटल
आम्ही दनापूरला तुम्ही
दानापूरच्या आहे का
हम्म त वारके याची आहे ना
सौंदळा सौंदळा
हा त्यांनीच दिला ना मला नंबर
हा तर माझ्या जाऊ आहेतेत ना मोठे
हा तेनीच दिला हल नंबर
हा हा माझ कालच झालं चालू
हा त्या सांगून राहिल्या हो वाटते तुम्हाला
कालच झालं माझा चालून मग ते आता त्यांचे नंबर आहेत त्या देऊ राहिला एकेकी त्यांनी म्हटलं ज जो्याच्या तुमचा फोन येईन त्यांनी सांगत सांगून द्या म्हटला आरंबर
हा तुम्ही लावलच नाही अटे कोणाले
पाच जणलेच लावला मी
हाव म
न कोला लावलाच नाही पाचच झाले माझ्या
माझी तर पाचवी नाहीच झाले बाया उचलत बी नाही
नाही आ उचलेले पाहिजेत की नाही एकीमेकीची मदत करायला
हा गे नाही मी मी उचलतो मग तर चार पाच जणीचे उचर मला कोणा नाही एक दोन तीन जण लावला ह माझ तस
चार एक फोण चार गणी लावलाच चालते
होा ना मग ते एकख्ट थोडी लाव देत आता उद्या लव
हा हा एक एक दिवस असं थोडा थोडा येना लाव लागतात आम्ही तर काल दोघी जणी नाही एकीमेकी लेत लावले घरातल्या घरात
हा ना
पुोरयचा अभ्यास घेत घेत केला मग
हा
दोघीच बोलत बसलो म्हणजे लेकरं काही पोरांचा आवाज गेला काही काही आमचा आवाज
हम्म
बोलल ते कस तरी
मग आमचं तर समजाता बाया उचलत बि नाही येत ना आपण त्याचा उचलतो आपला उचललं पाहिजे की त्यां
हो हो
तुम ते झाले का मग दुसरे टॅक्स कमप्लिट
नाही माझा कोणतच नाही तुम्हाला का सांगू राहिल मी हा तुमचा हा सावाच म्हणजे फोन लाव पाच कोण झाले फक्त पाच
हाव ना माझी फ ते वाचन होतं की नाही ते कथा झालंय
कथा झाली
हा तेच म्हटलं ना मी
हा तर तिसरा टास्क काय दुसऱ्यानी झाला माझा कंप्लेंट मी की माझं उघडलंच नव्हतं ते
नाही ग.
हम.
माझ्या त्या कथा झाल्या आणि आता हे चाललू आहे.
ह ना आता माझं उघडलच नव्हतं ते दुसऱ्याचा काही केला नाही डायरेक्ट मग हा तिसरा लागला आता.
हम्म हम्म हम्. ते रेंज बा ते सुर. कच क वचा म्ह फोन आला. हा तिचा काही मग आता तिला काही आवाज गेला नाही मला. रे रेंचा हा प्रॉब्लेम असला क आवडतात नाही ना.
हो मी होत ना हो बटच नाही. स.
ति फोनच काढला त, सासूने म्हणून गेली ती.
हा हा.
प याची होती वाटते ती, वाारखे कुर्ची वाारखेती कुर्ची. मी ऐकूनच ली ती दादा मगधरपकड धरपकड रेंज करते, ना पहिले आवाजही येत नाही. मग आला कि मग तिला मग म्हणज, तुम्हीच काटून टाकला आणि ते फोन. म्हलं तुम्ही तर मस्त शिवाया देता,
ते ते खेप होत ना सगळं.
मग मग तु्ही शियाने दिला, बा तुम्ही कुठी ऐकले. वाटलं काही म्हणजे, किती बाया हे उचलला. त्याला तर चांगला नाही, चला तर तिकडून मी.
होा ना असं नाही रेंचा प्रॉब्लेम, आहे त प्रत्येक.
नाही म्हण ते मग सांगायला पाहिजे, मग आता रेंज का माझ्या हातची आहे का.
रेंज का आपल्या हातची मी तर आता, बाजूच्या रूम रूम मध्ये जर गेली तर रेंज चालली.
सांगा बा मग देसाई ना,
मीी सां आहे मी खाली बोडून चारचिंग. लावन मोबाईल वर बोलू राहीली आता.
रेंज मग ते रेंज असली की सांगत द, पण ते नसली तर मगटलं काही ते काय हातचंय का कोणा. डायन नाही आहे.
हो हो.
अशा बायात बाई,
हो,
त्या या मतलबासाठी काही.
कही करा,
काही करा. मस्त आहे म्हटलं पाहा, तुम्ही असं म्हटलं नाही क मग, म्हणे ह म्हणे म्हटलं पण तुम्ही कॉल कॉट केला आम्ही म्हटलं कॉट कॉल. कटच नाही गेला मी.
आता मगाशी द वारखेडवाल्या बाईचा. फोन आलता त्याचा माहिय का म त्यांचा, आवाज जीव राहील तर माझा आवाज चाललाच नव्हता त्यांनी.
मग माझाही तसच झाला ना.
हलो हलो करू राहिला मी आखरी कट केला तो फोन.
हं.
लाव परत दुसरा फोन मग त्या सांगितलं तुम्ही, तिकून बोलत राहा म्हटलं तुमचा आजही उवरायला.
हा.
मग मग त्यान तसंच केलं मग, मी इकडे आली तर रेंज आली तर मग माझा आवाज गेला ग.
मग तसं करायला पाहिजे की नाही, मी तिला तसंच म्हटलं ना.
हो,
ते बई म्हण ते तुकटच केला,
डाबल लावला, मी म्हटलं मीथ उचल तर म्हटलं, पण माझा उचला लागेल मग व, मग पहिले तिची सुन बोलली मग, सासू बोलली माझ्यासोबत तिच्या, ता कॉल करून तिनं, सुनील बोलायला लावलं मग मी सासू बोलली माझ्यास मी लावलाता,
हो का,
हम्म, काही पाया
हो कोणी कोणी आहे अस
काय एकधंदा आहे ना? बोलत रहा काय मुलगा गेले काय शाळेत लेकरं?
हो आमचे गेले ना आता तीन वाजता येतील घरी.
ह हो काे दुपारची असती.
साडेआठ ला जातात ते
हम्म हम्म
ये युअर
हा हिवाळ फेडले
सकाळी साडेआठ वाजता गेले की डायरेक्ट तीन वाजता घरी येतात.
हा हो ना
तीन वाजेपर्यंत ब
कित वीला हाय?
माझा मुलगा फोर्थ मध्ये हाय.
हा काे
आणि त्यांचे आहेत दोन ताई चे एक मुलगा, आणि एक मुलगी,
हम्म हम्म,
दोघं सोबतच आहेत त्यांची मुमकीन माझा म्हणता
होव ना?
तुमच्या इथ तुम्ही काय करता?
ह
तुम्ही काय करता व्यवसाय?
हे नाही बा आमचं काही शिवण क्लासच आहे.
हो का म्हणजे क्लास घेतला की
नाही क्लास नाही घेतचीू तो फक्त
हो का?
हम्
ह ह
तुमच्या इकडे काय पार्लर वगैरे अस
नाही मग पार्लर नाही आम्ही शेवडा बापड करतो.
राग पलर नाही गे.
नाही पलर नाही.
कोणीच नाही घेत वाटते.
गावात आहेत आमच्या क्लास आहेत कॉर्नर भरपूर जण आहे.
हो ना?
हम म्हणजे आमच्या गाव आमच्या गावात मी राऊ हो गावात आहेत ना दोन तीन ठिकाणी आहे.
केक शिकवणार आहे हह
केक शिकवणारे अन बनूनही देणारे आहे.
हा ना?
हम्म
ते का सराच्या इथे ते मॅडम शिकवते नाते?
गाळेस मॅडमने करून देत ते शिकवत नाही कितीते
नाही काय मला वाटलं शिकवती का?
नाही नाही क्लासच
नाही नाही मला म्हणत होत्या नाही म्हणून म्हटलं मला वाटलं शिक पच्चीस काय?
नाही नाही ते दुसरी आहे एक हम्म काय वाकोडे ते शिकवते.
हम्, हम् मला वाटलं हे शिकवतात कधी एक वेळ मला होणार ये म्हनु
नाही ते म कोडे आहे ते घेते क्लास.
हम्, हम्, हम्.
तुमच्या दानापुरलेस हे घेतलो केकचा
हां काय?
कोणीतरी शिकवलं होतं.
हम्म काम काय माहित म काही महित नाही बाई
हाव तिथून आल्या की आमच्या गावात केक करणार आहे. हो ते पार्लर झालं, शिवन क्लास झालं, घरोघरी हेत.
हम्म ते आता सगळं हेच हाय पालरच जास्तच आहे.
ह आमच्या इथे येते आम्हाला दोघीले येते. पण टाकत नाही काही नाही ते सारी खिचडी झालेली आहे त्याची
हाता ते जास्तच झालं ना? कचरा होईले सर्व चालेचा
व्यवसाय निवडलाय.
तीन चार महिने करा
आण घरी बसा.
ताई तुमचे सेकंद झाले म्हटलं मी लाऊ का एकूण
ठीक आहे हाव.
दहा झाले दहा मिनटं झाली मी लावतो इथून तुम्ही उचलता ठीक आहे.